ह
हम्म, काय करताय मॅम तूम्ही.
काय नाही बसले होते निवांत. पुस्तक वाचत होते. तुम्ही? हम्म. तुम्ही काय करताय?
आम्ही नीवांतच. तुम एज्युकेशन वगैरे.
हा. एज्युकेशन माझं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय.
कशामधून.
मी बी ए केलेलं हे.
हंम्म हम्म.
तुमच तुमचं काय एज्युकेशन?
माझं बीकॉम झालेलं आहे आणि मी आता सध्या डीएड ला आहे.
ओके ओके अच्छा अरे वा.
ग डीएड ला फर्स्ट इयरच आहे.
कुठे हे ऍडमिशन तुमचं?
इथेच आहे वाशिम मधे.
ओके अच्छा अच्छा. अरे वा चांगलं चांग हम्म काय म्हणता आणखीण.
काहीच नाही तुम्ही बाकी काय करता मंग दुसरं काम.
दुसरं अस सध्या मी स्पर्धा परीक्षांची पण तयारी चालु हे माझी म्हणजे बस घरामध्ये. होईल तेवढा आभ्यास करते मी.
हम्म हम्म म्हणजे लग्न वगैरे झालं नाही ना का
हो हो झालेलं हे झालेलं हे.
हम्म हम्म तरी घरी बसून. का
हम्म घरी आहे पण अभ्यास वगैरे चालू आहे.
हम्म हम्म हम्म छान आहे.
हम्म.
हो दिवसभर बोर झालं पण
हा मग काय दिवसभर बोर होण्यापेक्षा स्पर्धा परीक्षांचा वगैरे अभ्यास देते. हा आणि स्पर्धा परीक्षा वगैरे त्यांचा अभ्यास करून. द्यायची याची ची गव्हर्नमेंटची एक्झाम आहे प्रायव्हेटमध्ये असतातच द्यायच्या. ह बघूया जिथे आपल्याला. ऑपॉर्च्युनिटी मिळेल तिथे आपण जॉईन हुन जायचं किंवा म प्रायववेटध्ये आहे च बऱचश्या नोक ऱ्या पडलेल्या त्याच प्रायवट मधे अस सध्या आपल्याकडे वेळ आहे. हा मी बाहेर सध्या बाहेर जाऊन आपण जॉब नाही करू शकत. त्यामुळे सध्या घरात बसणं आहेत मग आहे ते संधीचं सोनं करून आप पण अभ्यास करून एक्झाम तर देऊशत ठेऊयाेत रिकाम घरात बसण्यापेक्षा मोबाईल बघण्यापेक्षा. टी व्ही बघण्यापेक्षा दोन तास चार तास जेवढा आपल्या. वेळ मिळतो तेवढा आपण पुस्तक वाचू शकतो नाही काही का आप आपल्याला जनरल नॉलेज किंवा आपल्या नॉलेजमध्ये त वाढ होते. अस म काय हम्म तुमचाही अभ्यास चांगला चालू असेल आता हम्म घर सांभाळून ना.
हो टी ई टी ई चाही अभ्यास करते मी सोबत.
ओके हा दिली का तुम्ही टीईटीची एक्झाम?
नाही माझं म्हणजे आताच मी देऊ शकते पण आता सध्या नेमकंच. थोडं त्याच्यात गेलेलं.
हा अच्छा अच्छा हा आता जास्त झालेली ना, अय आता जास पेपर त्याचा लीक झालेला ना, टीईटीचा ना.
हो मं ग तुम्ही ऑनलाईन लेक्चर करता का?
हो मी ऑनलाईन म्हणजे हा एक दोन क्लास मीजॉईन केलेले हे. ऑनलाईन आणि म मी ते येले. चेर वगैरे करते त्याचे किंवा मग नाहीस काही लेक्चर म्हणजा आपला. संपले स वर्षभराची सहा महिन्याची किती काय व्हॅलिडिटी वगैरे असते. ते त्यानुसार संपले त मग आपला आपला. अ स्पेशल धडे आपला करायचा आहे. स्वतच बुक मधून किंवा म आपल्याला इथच नाही. हो त्यांचा एक गायडन्स मिळतो आपल्याला कोणाचारी कोणातरी कि बा आहेत माझ्या ओळखीमध्ये एक दिवस बघा. तशी वगैरे त्यांच्याकडन मी गायडनस वगैरे येते. आणि त्या पद्धतीने मग करते अभ्यास.
हम्म हम्म.
या एक वर्षभरामध्ये जेवढं आपल्याला शक्य तेवढं करूया आणि पुढच्या वर्षात. वरामध्ये मग नाही कुठे काही तर मग आपण प्रायव्हेट मध्ये तर जाणारच आहोत.
हम्म हम्म म्हणजे एकच. च वर्ष झालं काय तुम्ही करत तयारी.
हो हो जास्ट एकच वर्ष झालं.
हम्म हम्म मग बुक वगैरे कोणते वाचता तुम्ही.
बुक वगैरे मी आपले म्हणजे प्रत्येक विषयांचे वेगळेवेेगळे बुक आहेत. तसे म्हजे आता सतीश बसेल. किंवा मग बाळासाहेब शिंदे अ अंकली. कर हे अशी पुस्तकं तर आहेत माझ्याकडे सध्या जे अवे्हेलेबल ते मी सध्या वाचते. मग बघू आपल्याला जर आणखीन वेगळे काही अ मिळाले कुठून. कुणाकडन गायडन्स नाही तर पण ते पण लिहन आपण वा असू शकतं किंवा कोणाकडे असेल तर आपण थोडे दिवसासाठी. अ त्यांच्याकडे आणून न पण वापरू शकतो असं.
हो हो.
बाकी तुमचं काय.
बाकी काही नाही माझा मी सेटीचा अभ्यास म्हणजे माझ्याच बुकमधून सध्या माझीच बुक. कच करायच. च आणि त्याचच थोडफार जनरल नॉलेज त्याच्यातूनच मिळते.
हम्म हम्म हम्म चांगलं. आप पाठ्यपुस्तकचा नेहमीच उपयोगी असत पाठ्यपुस्तकात. म पाठ्यपुस्तकांचा बाहेर तो कुठल्याच परीक्षेमध्ये काहीरीच. विचारत नाही ते तर एकदम बेस्ट पाठ्यपुस्तक.
हो तुम्ही एक्झाम दिलेले आहेत का मग कोणते्या.
हा मी एक दोन दिलेले आहेत म्हणजे मी त्या लाट्याची पण मागच्या वेळेला दिली. हा एक्झाम पण माझा पेपर बरच म्हणजे. कोणी बोलतो कि त्या जाग्या अगोदरच फिक्स वगैरे होते असं काही ते मग त्यामुळे कुठल्या काही माहिती नाही. दिलीत मी एक्झाम पण थोडेसे मला मार्क्स कमीच मिळाले त्याच्यामध्ये कारन माझा अभ्यास कमी. पडला कुठेतरी अभ्यास क पडला वेळ नाही मिळाला फमिलीमधून किंवा आवरण्यात. त वेळ जातो पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही आपल्याला तिथे हम्म. म्हणजे सेल्फ स्टोरी साठी आपल्याला पाहिजे तेवढ्या सात आठ. तास नाही होत उठणं बसणं उठणं बसणं हो तर लिंक पण तुटून जाते एखादा दिवस. खूप अभ्यास होतो एखाद दिवस तर मग पुस्तक पण उघडाला वेळला मिळत असं. पण होऊन जात मग त्यामुळे असं काय नाही. कसं आपल्या अभ्यासाची पण एक. हण एक टाइम टेबल पाहिजे तो फॉलो तर तुम्ही. केलं तर होत ना असं. पण मग लग्नानंतर बऱ्याचशा जबाबदाऱ्या पडतात आपला ते पण बघावं लागतं. आपलं ते पण करतव्य आपलं हे पण करतव्य.
हो हो. हो ना ते खरं आहे नसत घरी बसूनही चालत नाही कारण घरी. बसून त्याच्यापता काहीतरी केलेलं.
केलेलं कधी पण चागलं मग तेच ना स्वतःसाठी पण पाहिजे कुटुंबासाठी पण वेगळ. काढला पाहिजे अस दोन्ही पण लेडीज ला दोन्ही पण मॅनेज कर ता आलं पाहिजे बरश बायका करतात
हम्म हम्.
बरेचसे म्हणजे खूप म्हणजे जवळ नव्वद पंच्याण्णव टक्के पायता जॉब आहे जॉब करूनच. श घर सभळत हम्म.
आणि तेच चांगलं आहे म्हणजे दिवसभर मोबाईल वगैरे याच्या टाइम घातल्यावर तर आपला अभ्यास केला. आणि होऊन जाते ना दुपारच्या टायमात तर काही नसते एवढं.
हो दुपारच्या वेळेमध्ये होऊन जात आपलं टाइमपास आणि कसं? ह् काय म्हणतात ब एक छान म्हणतं की दिवस आपण कुठेतरी वया नाही. ा आपण काहीतरी शिकल काहीतरी वाचल आपण स्वतःला म्हणजे छान म्हणंत एक हा. आजचा दिवस चांगला गेला कुठे टाइमपास नाही झाला कुणा अशी फोनवर जासं. चॅटिंग पण नाही झाली. सोशल मीडियाचा जास्त वापर पण नाही झाला ह आपण छान आपला दिवस आचा घालवला आणि त्याच्यात मुळात म्हणजे आपल्या ज्ञानामध्ये तिथ भर पडते त्या गोष्टीने त्यामुळे तो एक मला आता ते वर्षभरासाठी तरी माझा सध्या तोच प्लॅन आहे की घरी बसून सध्या थोडासा अभ्यास वगैरे करणं आणि
हम्म हम्.
तच बघू पुढे हा सां. हम् अग तुझे काय पुढे प्लायन्स आहेत भविष्याचे
चालू आहे आता म्हणजे अभ्यासच चालू आहे बघू आता जस. त निघाल जस जस जाईल तस तस.
ओके ओके ओके.
आता सध्या कम्प्लीट नाही झालं ए सीट वगैरे अभ्यास करायचा आहे आणि हेडीड कंप्लीट व्हायचं राहिलंय तेच सीईटीच तर एवढं एक्झाम म्हणजे त्याचं पेपर फुटतच राहत.
हो तेचा का हाग त्यानी आपण पण काय करू शकत नाही काय ब्ला आपल्या हातात अभ्यास करणे. पण अभ्यास करत राहायचं तामानिकपणा आहे हम्म. तेच मग ग्रॅज्युएशन पण कंप्ललीट झालंय का कंप्लीट करायचं. न गुएश वरे. हम ले ले नमस्कार.
बघ त्या हिशोबाने तुमच्या आता दिवसभर कॉलेज घर या्या सगळ्या गोष्टी ना मॅनेज करून मग आवडून जायचं. यायचं कसं करता तुम्ही सगळं.
नाही होते माझं अकरा पर्यंत होते माझ सगळं आवरण म्हणजे आम्ही दोघी िक आव घरी अकरा पर्यंत होऊन जाते त्याच्यानंतर चार पर्यंत असते कॉलेज त्याच्यानंतर सुटीच असते.
ह कॉलेजचाही अभ्यास असेल तुमच्या ते पाठताल.
हा सकाळी आवरायचं हो. सकाळी आवराळीचां पटपाट आणि कॉलेजच्या टाइमपर्यंत
हला जा आवागच ना एक
हो आमचे पाठ वगैरे असतात बाहेरगावी हम्म.
अच्छा अच्छा हम्म.
बाहेर गावी जा लागत.
ह चांगले चां
हम् हम्म.
आपल्याला तो पण एक अनुभव येऊन जातो की भविष्यात आपल्याला टीचर व्हाय च आपल्याला अशा पद्धतीने शिकावा लागेल. हम्म्, चा.
त्यातच असते ना.
हम्म, बरोबर, खूप छान हम्म.
हम्म.
आणखीन काय म्हणता म आणखीन?
काहीच नाही बस
हो, पूर्ण अभ्यास, दिवसभराची दिनचर्या. नंतर बरं एक्झाम पण असतील ना किंवा झाले तुमची एक्झाम झाली असेल एखादी एक्झाम.
हां एक्झाम झालेत माझे.
हम फायनल असेल ना तुमची फायनल कधी तुमची एक्झाम.
आता फायनल टाइम आहे ना एक वर्षच असते ते.
अच्छा दिवस चालू झाल असेल ना तुमचं कॉलेज.
हाव.
हा अच्छा -अच्छा बराच वेळ आहे अजून.
हो बराच वेळ, जून मध्ये हम्.
हा हा अच्छा जून मध्ये, हम एक वर्ष पूर्व होतय जून -जून बरोबर. ठीक ये, ओके ओके चालेल चालेल.
ठीक आहे चाल